हॅलो.
हा बोलाना, आवाज येतोय? पाव पण घेऊन जा ना भाई
हो हो हो येतोय.
हो हो काय नाही निम तसं काय कॉलेजचा नंबर लागला आहे त्याचा मग तिकडेच जाणं झालं आहे एकदा, दोनदा फक्त, फक्त आमचं.
अरे वा छान आहे नाही ते कॉलेज पण छान आहे ऍक्च्युली. चांगलं आहे म्हणजे ते. हा तिथली तिथली प्लेसमेंट पण खूप छान अस म्हणजे प्लेसमेंट नंतर होय, जॉब पण तिथ चांगल्या ठिकाणी ऑफर करतात ते.
हो का अजून तर काय आपल्याला एवढा अनुभव नाही आ आताशी पहिलंच वर्ष झालंय त्याच आता बघूया काय होत, पण छान
हम्म.
लोक सांगतात खूप कॉलेज वगैरे असं. तुमच्या सार खूप जण बोलले आम्हा चांगलं कॉलेज हे.
आता आमचं त घरातला अनुभव आहे त्याच्यामूळ
हा हा.
हम्म, झाल ते माझ्या मिस्टरांच पण तिथं त्यांच प्लेसमेंट पण झालेली आणि त्याच्या थ्रूच त्यांच जॉब लागलेल तेव्हा.
अरे वां छांन
हम्मं
तेचं हो मुलांचं पुढचं भविष्य पां हे पाहिजे हो स्टेबलं म्हणजे कांन नाहीं राहतं
सिक्युंर्ड हां ते तरं आहेतं पणं एक पणं एक तरं आहे असं गवर्नमेंट जॉबपेक्षा ते जॉब कधीं चांगले अं प्रायव्हेट जॉबपेक्षां गव्हर्मेंट जॉब कधींही चांगले
हां ते तरं हांयचं
लागंला तरं खूपचं जास्तं छांन
हां ते तरं हायंच हो पणं आंता ते कायं त्यांच्यातं आंता
ते शेवटी पोरांच्या हाती
हां ते कसं करतां हं ते जसं करतील तसं आपणं फक्तं ते म्हटलं जिलां लागेल तिलां पुढे नेतं चालांयचं फक्तं
हम्मं तेचं तरं आपलं कर्तव्य आपणं पारं करायचं
हं आपल्याकडूंन नको कमी व्हांयला उद्यां परंत म्हणांयला नको तुमच्यांमुळे असं झालं आं तसं झालं आपलं चं त्यांनी केले त्यांचंच भवितव्यं चांगल आहे
तेचं तरं
आणि आंज आणि मंग त्यानिमीत्याणी आम्हीं पुण्यांला गेलो बां पहिल्यांदाचं गेलो पुण्यांला तरं आम्हीं अजूंनपर्यंत दोघं नवरां बायको कधीचं गेलेलां आम्हीं पुण्यांला पणं त्यां त्यांच्यामुळे शक्यं झालं तो गेलां तिकडे शिकांयला म्हणूंन आम्हांला पणं जावं लागतं
नाहीं पुण्यांला भरंपूर गोष्टीं छांन छांन दगडूशेठ शेट शनिवार वाडां
हां हां
म्हणजे फिरायलां पणं छांन आहे भरंपूर गोष्टीं आहेतं
हो नाहीं आम्हीं ना अं शनिवार वाडां बघितलां
हां हां हां
अं
तिकडनं शि हां हां हां तिथं जे हॉस् म्हणजे ते कॉलेजये नां तिकडनं सिंहगड फोर्ट पणं जवळंये आहे त्यांच्यानंतर अं खडकवांसला डॅमये आहे तिकडनं जवळं सूर्यनारांयण मंदिरये आहे कात्रंजे भरंपूर गोष्टी जवळं आहेतं तिकडे आपल्यां इकडं तपोवन मध्यें जे मंदिर झालंय बघां हां तसं मंदिर आहे इकडे पणंये त्यांच्यापेक्षा हां स्वामीनारांयणचं मंदिर खूंप छांन मंदिर झालेलं आहे इकडे आधीपसनंच यं तेे हां
हां मी आम्हीं आंता कात्रंज लां जाऊंन आलो होतो त्यांला त्यांला घ्यायला गेलो होतं त्यां कात्रजंला गेलो होतं आम्हीं छांनये आहे तो झू पणं खूंप मस्तये कात्रजं चं झू मोठांय आणि छांनय आहे फिरांयला
नेक वगैरें तिथले खूंप भारी आहेतं
हौ ते बघितलं ना आम्ही.
स्पेशल, ह. वेगवेगळ्या प्रकारचे हा पांढरा्या वा, हा पांढरे वाघ वगैरे. भरपूर काईकाईये. हम्म मोर भरपूरेत तिथं पण. हम्म.
बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे. अस्वल होतं. अच् वाघ बघितला पांढरा. परत तस पण बघितलं. तरस. चित्ता वगैरे. हत्ती.
अ ते, हो खूप काही काहीये. सांबर वगैरे भरपूर काही काही ये.
खूप काळवीट वगैरे सगळं. अ छान
अन् म्हणजे ते फिरायला पण अस दिवसभर पूर्ण जातो. असं छान एकदा सकाळी गेलं का दिवसभर माणूस तिथं फिरून होतं. आण त्याच्या बाहेरचे स्नॅक्स पॉइंट वगैरे सगळय. त्याच्यामुळ हा का?
हा आम्ही
नाय ते जर एकदम असं, निवांत बघितलं ना. हा ह हां. तर दिवसभर तिथं टाइम घालवला तरी छान वाटतं.
हो आणि खूपच सुंदर वातावरणे. म्हणजे निसर्ग चांगलाय ओ तिथला. निसर्ग खूप छाने. त तसंच आपलं नाशिक पण खूप सुंदर. खूप खूप सुंदरे. नाशिक.
हो ते तर आहेचे. ऑलवेजे. नाशिकला त कितीच काय काये. फिरण्या. म्हणजे इथल्यापेक्षा नाशिकला खूप छान गोष्टीयेत फिरायला. आता आपण म्हणतो ना. इगतपुरीला कितीतरी डॅमेत. कितीतरी म्हणजे वॉटर फॉल्सेत. खूप काही काही ये. इथं तस हा
त म्हणजे देवाची पण ठिकाणं भरपूरे. आणि फिरण्यासारख पणे भरपूर अस. आणि प परत आपलं ते
एक खडक वाचला डॅम सोडला तर काही नाही.
हा नाही, नाशिकमध्ये ओझरखेडचा डॅमे. परत आपलं गंगापूर धरण पण भारी. वॉटर काय बॅकवॉट
तिथं बंद केलं वाटतं ना आता एंट्री?
आता बंद केलंय.
तिथं दोन तीन. हा दोन तीन ऍक्सिडेंट झाले. सो मागेच न्यूज ला बघितलेलं. पण छान होत तिथ. हा. नॉर्मल लोक फोटोशूट ला वगैरे. आम्ही लग्नाचं फोटोशूट केलेलं होता. आधी एकदा तिथं. बॅकवॉटरला थोडस. हम्म, छान होतं ते.
हम्म. बॅकवॉटर तर चांगलंचे आण मुळात म्हणजे नाशिकमध्ये खूप छान निसर्गय. आणि फिरण्याच्या ठिकाण पण छानेत. मी पण म्हणजे, आम्ही ह आपण पंचवटीला गेला का, पंचवटी लाखि तीड घाटावर. गंगा घाट
ह तेच तर.
बालेश्वराचं मंदिरयी छाने. सगळे म्हणजे सगळ्याच गोष्टी छाने. आपल्या इथे.
हा धार्मिकदृष्ट्या पण खूप काही तिथं. अ आहेत बाबा छान गोष्टी.
हम्म.
फिरायचं नॅचरली आपल्याला कुठे फिरायचं तर त्या पण गोष्टी आहेत म्हणून मग छानच वाटतं.
ह सोमेश्वरचंही छान आहे परत अजून नवसा गणपती अ
हा तिथलं एरियात स वर नवसा गणपती, बालाजी तो बालाजीचा धबधबा सगळं छान होते.
हा ते सगळंच स छान आहे, त्याला दूध सागर धबा म्हण- ता न. खूप छान येत वातावरण सगळं. आणि पाथर डिलावरती लेण्या बघायला गेलो का खूप सुंदर आहे ते.
ह पांडवले नाही आणि फळके स्मारक ना.
हो फाळके स्मारक.
हा हा‌.
प्रॉपर म्यसिक दे पण खूप छान फिरनसारखं. हम्म आणि मग आम्ही पुढे मग एकदा ट्रिपला गेलो होत ते. कणकवली काय ते कौ नाही, कौ नाही सॉरी कौ नाही नाही का ते. अ कुंभे हा का हा कुंभमेळायचे पहिले हा ते. तिथे पण गेलो होतो ते पण छान आहे काऊ नाही हा.
तिथून पाणी काढलेलं आहे रे.
हम्म ते याचं कुंभ मळाच पहिलं ठिकाणं आहे ना मूळ ठिकाण. आता इकडे बदललं ब त्र्यंबकला, नाशिकला पण ते पहिलं ठिकाण होेत. आणि अजून परत हे पण बघितलं होत आम्ही काय आपलं ताकेद. ताकेत पण छान आहेत. हा ते पण छान आहेत. तिड जटवि स दर्शन हो केल होत हो माझ्या हातात आला तो पण आपल्या हात छोड कुठे असताना ति लगेच सटकून गेला आर्ध्याेतच एवढं वजन पेलवत नाही ना आपल्याला ते.
हा ते तर आहे.
हा हात पूर्ण खाली करदी करून करूनच हाताच जामणत. पूर्ण आपलं म्हणजे खांदा पूर्ण त्याच्यात जातो. हा ते कळ लागून जाते पण केला हो त ट्राय पण ते हातात न सटकला होता.
नाही पण त्याच एक म्हणजे एक वैशिष्ट्य आहे त्याच जर आपली विष पूर्ण होणार असेल ना. आपलं मनातली इच्छा तरच तो हातात येत. तरच तोवर निघतो.
हा मला तेच बोलले म. पण काय ते ट्राय केलं बाबा घेतलं होतं आम्ही तिथे गेलो होत परत भगूरच्या देवीला गेलो होतो.
हम्म रेणुका मातेला.
हा ते पण छान आहे. म्हणजे मस्त ठिकाणी परत पैन्यला गेलो होतो ते धबधब्याला. हा डॅमला ते पण छान आहे पैन्याच.
हा टेंटमध्ये वगैरे राहिले होते का?
नाही नाही टेंटमध्ये नव्हतं राहिलं आम्ही असंच गेल होतो आणि असं लांबूनच बघितलं ते लो खूप गर्दी होती ऍक्च्युली खूप गाळा झालेला होता ना. त्याच्यामुळे आम्हाला पुढे जाऊन देत नव्हते पण आम्ही बाहेरूनच तिलाच ना नदीच्या कडेला म्हणजे शूट केलं आणि आलो निघून फोटो काढले वगैरे. आणि आलो निघून पण छान ये ते पण धबधबा लांबून पण छान दिसतो तो धबधबा असं.
हा ते आहेचं हे.
बऱ्याचं गोष्टी हेतं फक्त आपण किती बघतो त्याच्यावर.
नाही पण एकदा रिफ्रेशमेंट साठी जायलाचं पाहिजे आपण आपलं म्हणतो ना आपलं आयुष्य कायमचं चालू आहे त्याच्यात कुठे स्टॉप नसतो. का दररोज कि जितकं केलं तितकं कमीचं आहे. आता हे झालं का उद्या ते - ते झालं का ते कंटिन्यू चालूचं हे. पण आपण आपल्या स्वतःला काहीचं वेळ देत नाही कुठंच नाही.
ते त आहेच ओ आणि हे पोरा झाले का मग पोरांच्या याच्यातचं जीवन जातं सगळं. आणि मोठे झाले का तिकडून टेन्शन मोठे झाले का मग जास्त नकरे सुचतात. हम, नखरे त्यांना जास्त सुचत ना मग हे. पाहिजे तेे पाहिजे आम्हाला इथं फिरायचं आम्हाला तिथं फिरायचय पोरांचं चालू होत आपल्या आधी.
त्याच्या डिमांड पूर्ण कर करता- करता आपलंच अ - आपल स्वतःच राहून जातं.
ते तर हायचं ओ पण तरी असं कधी मधी फिरणं फिरायला गेलं ना क ते वर्षभराचा रिचार्ज होऊन जातो ब- छान.
तेचं तर, असं आपण अ- विचार करतो का जाऊ द्या बाबा आपण जायलाचं पाहिजे कधीतरी.
हो तेचं तर एक ट्रीप तरी गेलीचं
चालेल हा आपले दहा मिनटं झाले मी तुम्हाला कॉल करते आणि ट्रिपवरचं बोलू.
ओके, चालेल ना.